हॅलो!.
हॅलो! नमस्कार. काय म्हणताय तुम्ही? कसे आहात?
नमस्कार नमस्कार मी बरं आहे तुम्ही सांगा तुम्ही कशा आहात?
मी पण छान आहे अ काय करत होता तुम्ही कसा चाललाय तुमचा आजचा दिवस?
छान गेला खूप छान गेला आता ब रात्रीच्या ते जे स्वयंपाक.
अच्छा हा स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. हा आता मला पण करायचाय. अ पण आमच्या इथे ना खूप छान आता एक कोणीतरी आले होते हे आपले शॉपिंग कर शॉपिंग वाले असतात ना ते रस्त्यावर घेऊन फिरतात बघा सगळे साड्या वगैरे असे ते आमच्या इथे आत्ता जस्ट एक आले होते. अ त्यांनी आम्हाला एवढ्या सुंदर साड्या दाखवल्या ना वेगवेगळ्या टाईपच्या ते कांजीवरम आणि अजून पैठण्या होत्या त्यांच्याकडे वेगवेगळ्या स्टाईलच्या. खूप सुंदर सुंदर साड्या होत्या म्हणजे पुणेरी प्रकार परत फॅन्सी प्रकार, आजकाल जे आलेले आहेत गडवाल वगैरे ते सगळं त्यांनी आम्हाला दाखवलं म्हणजे खूप छान छान तुमच्या इथे काय चालतं म्हणजे जास्त लेडीजला काय आवडतं? अं घालायला?
ह हथं तर जास्त तर ते सगळे सूटच घालतात साडी पण घालतात. असं नाही का साडी नाही घालत साडी पण घालतात मिक्स आहे इथ की मी साडी पण घालतात आणि सूट पण घालतात.
हम्म हम् हम् हो हो अ. आजकाल फॅशन म्हणजे फॅशन मध्ये आता सगळं झालेलं आहे म्हणजे आजकाल साड्यांवर ते पण लोक कोट किंवा असं काय काय पण घालतात. आणि म्हणजे वेगवेगळे फॅशन स्टाईल्स करतात अब शिवायला खूप महाग आहे म्हणजे आपण जर कुठे बाहेर गेलो ना तर हे असं बुटक आयटम सारखं.
हो खूप महागे खूप महाग झाल्यात त्यांची हो. त्या त्याची स्टिचिंग खूप महाग झाली आहे.
हा आता हो जेव्हा पण आता ब्लाऊज असू दे किंवा म्हणजे तुम्हांला काही स्पेशल टाईपच सूट हवं असेल. तर ते सूटची पण कॉस्ट खूप महागे म्हणजे प्रत्येक एक नॉर्मल स्टिचिंगचा त्यांचा एक कॉस्ट असतो. आणि त्याच्यावर ते जे अ वर्क वगैरे करतात किंवा त्याच्यावर जे काही एक्स्ट्रा त्यांनी काही लावलेलं असेल ए. हॅडवर्क ह त्यांच्यासाठी ते लगेच ए.
एक्स्ट्रा चार्ज घेतात हो ते तिथे आहेत कि ते सगळीकडे की ज थोडसं पण ते काम केलं ना अ. पु पुढचा की ते एक्स्ट्रा चार्ज करतात.
हो हो बरोबर आणि ट्रेंड्स तर सारखे चेंज होत राहतात. म्हणजे काही ना काही आता जसं की काही आता स्पेसिफिक स्टाईल चालू होती म्हणजे जसं की आपण सलवार कुर्ती. र्ती वगैरे घालायचो. पण आता सलवारची स्टाईल टोटली म्हणजे गेलेली आहे लोक आजकाल जास्त करून प्लाझोज आणि हे सगळं घालतात.
प्लाझो आजकाल चाल ना ते फारसी सलवार फारसी सलवार.
हो हो फारसी सलवार झालं प्लाझो झालं आणि ते अंमरेला पॅन्ट. झाल्या आणि नॉर्मल आपल्या पॅट. झाल्या असं खूप काही काय काय आलेलंय तर.